येतो येतोय
ह
काय म्हणते बाळ बसलं शांत काय नाही आता उठून चहा करायचा म्हणते पण कंटाळा आला असंच पडले ती पण दोघं झोपलीत आता उटवायचं त्यांना पण
हा आज सुट्टी असेल
तू शनिवारी रविवार सुट्टीच की
हा हम् हम ते सुट्टी घरात असल्यावर ते एक काम
आता त्यांना बाहेर पाठवायचं सामान दळण वगैरे आणायच त्यांना पाठवाय आता होेत आहे
तुझं ते कॉल मुळं व्हायला का
निवडून वगैरे ठेवलेलं आहे फक्त आणायचं त्यानी जाऊन आणतील आता मला कंटाळा आलाय उठायचा पण कंटाळा आला
हो ना एक सारखं बोलण जरी झोपून जरी बोललं तर ते कच नाहीे अ तेच नाही एक झाला म्हणजे तुम्ही आधी केलते का कोण पुणार
हा माझे झालेत म्हणले ना का तुम्हाला आ माझ तुम्हाला आ लास्ट कॉल केला ना टोटल म्हणजे चोवीस हो तर
नाही नाही म्हणजे तसं नाही म्हणत तरी आजच म्हणजे तुम्ही आधीच
केलेत केलेत के हा तुम्हाला दोन तुमचे पाच म्हणजे आता पाच होतात तुमचे माझ्या एका नंदीचे दोन एका मैत्रिणी एका दोन असं झालं
अरे बाप रे म्हणजे भरपूर केलेत आज तुम्ही
हा म्हणजे सेमच आयटन म्हणजे जस आपण दोघी तू मला कर मी तुला कर असे केले त्यामुळं आता मला इं जाम खं ळा आलंय
तेच कीच म्हणजे एका दिवसात भरपूर पुरे झाले माझेत सकाळी दोन झाले बहुतेक कॉल त्या ताईंबरोबरच आणि आता तुमच्या बरोबरच दुसरे कोणाबरोबरच नाय झाले तरी पण माझा कंटाळा जाईला
बोलत
हं
आळस पण ए केले की मंग नाय करू वाटणार
ते तर झालय ते एकदाशी संपलं म्हणजे झालय एकदाशी म्हणजे तुमचे पाच गाव झाल की रेस्ट केलं की थोडया वेळाने म्हणजे ॲटलिस्ट् थोडा एक एक एक तासाचा ब्रेक घेतला तरी हां करू शक द्या पण असं आहे ना हं ते मुल असं ती मॅनेज करायला मग ते हा हा हाय फ्री तो झोपलाय तोपर्यंत पटकन करून घ्यायला...
हूं त्याच्यामुळेच मी आता एवढ्या रपारप करून घेतलेत. म्हंटल उद्या परत गेस्ट आले की कुठं त्यांच्या समोर बोलत बसायचं फोनवर
हो ते पण आहे त्यांना पण वेळ द्या नाय होत य अस काय?
हूं कंटाळतोय....
खूपच
बाकी अजून काय?
अजून काय नाही बघा निवांत आता बोलत बसलीये बाळाला पण घेतलंय बस
ते पण म्हणत असल ए माझी मम्मी काय असले घरात बसले किती वेळ झालाय? ते ने उगी बडबड बडबड
नाही त्याची झोप होते मधे पितोय झोपतोय असं कळत नाही ना अजून एवढं काय? पितोय झोपतोय मध्ये मध्येच उठतोय मग परत घेते पाजते परत मम्मीकडे एकदा देते त्याला अन परत मग असं असं रिकामा ऑडिओ चार वेळा झालय त्याच आता तेवढच म्हणजे झाल ते म्हणते ना एकदा झालं की थोडं आराम करायचं आणि मग आता नाहीतर नाही झालं तर सकाळीच करायचे असं करणार आता
नाय आता करू पण नका ह्या हेच्यात खूप बोला
हा तेच कि ते मग मॅनेज पण होत नाय एकदम एकटीला मला सगळं त्याला म्हणजे एकदम त्याच्याकडे पण भरपूर लक्ष द्यायला लागतोय ना अजून छोटंच आहे ना ते ह मुळे एकदम होत पण नाही म्हणून मी कालपासूनच केलं मी एवढ्या दिवस पण नव्हतं घेतलं काम करायला चालू होऊन बरेच दिवस झालं ना ते काम चार दिवस झाले असतील एक जास्त हो का मी कालपासूनच बघितलं ऍपच नव्हता ओपन केला मी तो पण माझ्याकडे ते अ आधी दाखवलं वेगळंच काहीतरी इश्यू येत होता मग परत एक झाला म्हनान क्लिअर मग आले मला टास्क नाहीतर येत नव्हत एवढ्या दिवस झालं
ओके अपडेट ला आला असेल मग
नाही अपडेट केलता मी आधी त्यांनी अपडेट करा म्हणून सांगितलं होतं म मनानच अपडेट ला आला पण नाही का नव्हते चाले कालपासून केलं मी ट्राय मग कालपासून झालं ते मॅनेज या यायला चालू झाली टास्क मग काल ते हा काल ते करायला झालेच असते काल दहाच झाले हा कालच दहा झाले अस ते माझे म्हणजे काल दोन-तीन झाले व्यवस्थित पाच सहा तर झालेच असते पण ते म्हणलं नाही का त्यात आईनी खूप गोंधळ केला एका त्याच्यामुळे ते झालं नाही कंटाळा पण आला, नकोच बाई म्हणलं मला जर तोंड दुकाायला आपलं म्हणजे त्या बोल नाही त्या मी एकटीच बडबडत बसलीय कटलं हम्म मग नकोच म्हंलं झोपलीच मी रात्री नाही बाई ते घेतलंच नाही मोबाईल पण बघायला नाही घेतला त्याचा परत सकाळी उठ उचलून बघितलं तर त्या ताईंचा आला ऑडिओ फोन आता आपण कसा केला ना घेऊया का आपण कॉल करताय का मग ठीक आहे म्हटलं करूया आपण असं असं झालं का म्ह नाही नाही मी तसं नाही करत एक सारखं मला आता वेळ पण आहे करून घेऊया मग परत झालं कि संपलं अशा बोलल्या त्या ठीक आहे म्हटलं चालत कि म्हणून घेतला बघा
त्यांच्याशी किती केलेत काल सकाळी मग
कोणाचे त्या ताईंचे तेच की दोनच झाले त्यांच्या आधी तीन झालते काल माझे त्यांच्या बरोबर परत ते चार कॉल आले असते तर ते म्हटलं ना त्या ताईने असं चार पाच वेळा केलं की बाई हा तुमचा पण नाही ना धड माझा नाही असं त्यांच्याबरोबर चार पाच झाले कॉल म्हटलं होतय तर पटपट होऊन जाऊ दत असं त्या ताईचं झालेच नाही मग झाले असते माझे आतापर्यंत पंधरा वीस झाले असते कॉल व्यवस्थित असं झालं ना माझ मग त्यांचे कॉल झाले नाही दोन दोन मिनटाचे झालेत आणि ते पण मीच बोलत होती, मग ते कॉल ऍक्सेप्टच आपल्याला सबमिटच करता येत नव्हते ना, डिलेटच केले मी दोन चार कॉल असं झालं माझ ते त्याच्यामुळे त्या बोल ह तेच ना म ते अ
वाया गेल्यासारखं झालं. ते पूर्णच त्यांना सांगाव, काय पुढच्या वेळेस स्पीकरवर टाकायच ऑप्शन ठेवा म्हणून
हो, ओ मग काय तर तेत अ - अ, पोत हातात घेऊन पण दुखायला लागलाय, फोन कानाला पकडून पण किती वेळ पकडणार,
कंटाळा कंटाळा आलाय, आता ह्या फोनचा नको नको झालय.
ते त्यात आणखी भरपूर झाले. ना तुमचे सकाळपासून त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास व्हायला लागला असेल.
हम, गेस्ट पण आलते. ना त्याच्यान दमल्यासारखं झालंय.
तेच ना असं भरपूर आणि घरातलं पण मॅनेज एकट असल्यावर करायचं. सकाळी आवरून स्वयंपाक वगैरे, ह -ह - ह स्वयपाक वगैरे, हं एक ते किती बघणार ना आपण
आणि आज तर कस झाले त्याचे पप्पा होते, तर उद्यापासून तर, काय त्यांनी नसल्यामुळे, तर सगळंच लोड येतं.
दोन दोन मिनटाला या ती मागच असतेय मम्मा मम्मा मम्मा
ते तुम्हाला आज बरं झालं. हो, भरर पूर झाले तुमच्या आता संध्याकाळपर्यंत तुम्हाला नसला, कंटाळाला चार पाच केले म्हणजे झाले तुमच्या असं होईल. त्या बाळाला बाहेर म्हणजे थोडा वेळ पप्पा बरोबर कुठे घालवलं वगैरे बेहतर
नाही आता तस ते घेत. त्याचे पप्पा म्हणतील लई शहाणी आहेससकाळपासून मी घेऊन बस प्ले आता बघ तुझं तू अवघे आत्ता ते झोपलेत म्हणून नाही तर, आत्तापर्यंत आपण
होणा शांतता तेवढं राहू दे, ताई अजून दहा मिनट झोप काय बनवतोय, बाळाला पण अ झालं म्हणजे घेऊन बसते. तुला उठल की, एखाद्याच बाळाच असतं. ना मम्मीच पाहिजे.
नाही. त्याच पण तसच आहे. उठलं कि मग त्याला खायचं पाणी दयचं तर चालू होतं ना सगळ्या काम
हा
हा उठले की चालू असत
हम हम ह खा ोडांच पन्ना अजून का तेच ना असं तेच म्हणते माझ च झाले ते आठ वर्ष झालं आता तर मोठ्या मुलाला त्याच झालं व्यव आता आता म्हणजे असं वाटत होत की एकच बास असं होतं मला आता हे दुसऱ्याचं म्हणजे ते आणखी पडलं आणखी ते पहिलं त्याचच बालपण आठवायला लागलं मला, त्याच हा आपला हाल झालत तो कुठं घेऊन बाहेर यला येत नव्हतं काय कर
तसच असतं ते आता दोन वर्ष काही दोन वर्ष सेम सेम असत ते आता बाहेर जायचं नाही बाहेरच काय खायचं आम्हाला तर ह्यांनी दोन वर्ष हॉटेललाच जाऊ दिले नाही दोन तास झाल आम्ही गेलो, ट्टर मगोली कराडला हा अस स्टॅटर पार सर जेवण पार्सल घरी तरच्या आध पण घेलो खूप धिंगाणा केला त्यानी रडून इव ना माझे नन जेवल माझं मिस्टर वूषभ उप्पाशीच घरी आले आम् दोन वर्ष हॉटेल ला गेलोच नाही, घरीच ऑर्डर करायच
मग काहीत ते जायचं आणि ते खाऊन पण देतात एखाद असते, एखादी मुलं शांत असतात की हा बाबा बसल्यात खाऊन देतात ती पण स्वतः छानत बस एखादा घास खातील पण ते पण नाहीतर एखादी कडकडी असतात ती खाऊन पण देत नाहीत
दोन वर्ष मी अजून पिक्चरला गेले नाही आता मला उत् परवाजन सासरी गेल्यावर आम्ही सास ते आम्ही दोघी गेलो त्याला घरी ठेवून गेलं आता मी दोन वर्ष पिक्चरच बागितला नाही लास्ट चर मी नव्या महिन्यात बघितलेला त्यानंतर गेले नाही मग. परवा ते अगबाई सुनबाई आला होता. होता ना मग त्यावेळेस ह्याला त्यांच्या पप्पांसोबत बसवला आणि मग मी पिक्चरला गेले. अच्छा म दोन वर्ष विष्णू पिक्चरच बगी
ते तसं घ्यायला ते थांबायला पण पाहिजे ना बाळा आता एखादं कसं त्याच्या पप्पा
नाही म्हणजे थिटरमध्ये तर काही अलाउडच केले नाही मी अजून एखाद्या वर्षामध्ये ते आवाज खूप असतो म्हणून आणि बाकीच काय राहायला मग त्याच्या पप्पां जवळ राहतो तो आमच्या दोघांकड राहतोय काय प्रॉब्लेम नाही.
हा अच्छा
लाम्ही नाईट शो घेतला दोघीनी नऊ ह पी घातला झोपून घेत मग काय आम्ही एकपर्यंत गाड झोपलेला तो बारा वाजता आल्यावर कुठ काय जागा नव्हता
हा हा मग ते बरं पडलं तुम्ही नाईट शो म्हणून बर पडलं तुम्हाला
प्रवास कराय लागतो बाळ झालं तरी पण
मग काय तर ते आपल्या लेडीसच भरपूर होतय सगळं म्हणजे शरीराच पण होतय आणि बर ल्या बाळासाठी सगळं मॅनेज करायचं आपलं पण हो टाईम, वेळ, झोप सगळं जात. ते
ह् चालतय चला ठेऊ